हॅलो
हॅलो
हॅलो नेहा काय चाललय आज संध्याकाळी काही प्लान आहे तुझा
हॅलो ध्रुव काही नाही रे घरातच आहे वीकेंड संपत आलाय तर जरा शांत बसले होते सांग तू कसा आहेस?
मी एकदम मस्त ऍक्चुली मी पुढयाच्या महिन्यात एका ट्रीपवर जाण्याचा विचार करतो. पण मी खूप कन्फ्युज आहे म्हटलंन तुयाशी बोलून थोडी मदत होईल.
अरे वा ट्रिप खूपच छान सांग ना कुठे जायचा विचार आहे आणि काय कन्फ्युजन आहे?
कन्फ्युजन हेच आहे हे कि मी डोंगराळा भागात म्हणजे पर्वतावर जाऊ की एकदा सुंदर सम मंदर कन्या वर जाऊ तुला काय वाटन पहाड बनाम समुद्र या दोन्ही मध्ये कोणती जगा जास्त बेस्ट आहे.
हा तर जगातला सर्वात मोठा वाद आहे ध्रु पण जर तू मला विचारशील तर मी शंभर क टक्के माउंटन पर्सन आहे मला डोंगरामध्ये पर्वतावर फिरायला खूप जास्त आवडते.
अच्छा पर्वतावार का समंदर किन्यात काय प्रॉब्लम आहे तिथे किसी शांत असते. पाण्याचा आवाज असतो.
प्रॉब्लेम काहीच नाहीये. समुद्र पण सुंदर असतो पण पर्वताची गोष्टच वेगली असते तिथे जी हिरवल असते सकाळी पंडान लूक थंड हवा आणि उंचावरून दिसणारा नजारा ते सगळं मनाला एक वेगळी शांतता देत जेव्हा आपण ट्रेकिंग करून डोंगराच्या टोकावर पोहतो. तेव्हा मिलणारा आनंद काही वेगलाच असतो.
ट्रेकिंगचा आनंद असतो हे मी मान्य करतो. पण पर्वतावर खूप जास्त शारीरिक मेहनत करावी लागती रे
चळण चढले थकणे त्यापेक्षा समुद्र किन्यावर किती आराम अस स्तो वालूवर शांत बसून सूर्यासात पाणत्या जी मजा आहे. ती कुठेच नाही.
सनसेट तर डोंगरावरून पण खूप सुंदर दिसतो ध्रु आणि तिथे गर्दी कमी असते. आजकाल समुद्राच्या कि किनवर खूप जास्त गर्दी आणि कचरा पाहायला मिळतो पर्वतावर अजूनही काही जागा अशा आहेत जिथे निसर्ग अिशछुत स्वरूपात पहायला मिळ मिळतो
ते पण बरोबर आहे पण समुद्र किना वर जो वॉटर स्पोर्ट खेळल्यात मिळतात जैसे की स्कूबा डायविंग किवा पोर्सलिंग तेथील पर्वतार कुठे मिळणार समुद्रच्या लाटांची खेळात ए वेगळीच एनर्जी असते
छानू वॉटर स्पोर्ट समुद्रात असतात तर परद्ार रिव्हर राफ्टिंग ् आणिक क्ंग अस का क न बर तू कधी हिमालयात किंवा एखाद्या मोठया हिल स्टेशन वर गेला आहेस का
हो हो मी लहानपणे महाबलेश्वर गेलो होतो आणि एकदा कुलू मनालीला गेलो होतो
हम्
मनालीचे ते बर्फून वेढले डोंगर खूप भारी वाटले होते हे मी नाकारू शकत नाही ते थंडगार वारा अजूनही मला आठवत्य
ह मग विचार कर जर तू पुढच्या महिन्यात एखादा थंड डोगरा ठिकाणी गेलास तर या उकाड्या पाासून तुला किती आराम मिळेल तिथे रात्री कॅम्प फायर करून गाणी गाण्यात जी मजा आहे ती समुद्रावर कुणी येणार समुद्र किनारी्यावर रात्री खूप दमट हवा असते ते
हा पॉइंट तो खूप व्हॅलिड मारलाच नाही ह संध्या खूप जास्त गरम होतय त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी जाण फायद्याच ठरेल पण समुद्रकिनाऱ्यावर जे ताजी स फूड किंवा तिथे नारल पाणी मिळते त्याची चव पर्वतार कुठे मिळणार तिथली संस्कृती आणि तिथल जेवण पण खूप वेगळ असल
जेवणाची गोष्ट करशील तर डोंगरा बाग ात मिळणारी गरमागरम मॅगी आणि सहा त्याची चवक कोणत्याही फाईव्ह स्टार होटलपेक्षा भारी असते तो फीलल् वक् पर्वतावरच येऊ शकतो
हा हो यर पर्वता वारीच मेगी तर जगत प्रसिद्ध आहे तिथे भूक पण खूप लागते आणि संधा मेगी पण अमृत वाटते
अगदी बरोबर बण तू जर तुला एकाच ट्र्रीपमध्ये पर्वत आणि समुद्र दोन कोोणी एकत्र मिळता तर भारतात अशा पण काही जागा आहेत ना
काही सांगतेस असं कुठं आहे तिथे डोंगर आणि समुद्र धोनी एकत्र प्रज्याल मिळतात
आपपल्या महाराष्ट्रतच कोणकात बघना एका बाजूला सहाद्रीचे मोठे डोंगर उभे आहेत आणि दुसल्या बाजूला अथांग अरबी समुद्र पसरला जा आहे जेव्हा तू घाटातून खाली उतरतोस तेव्हा दोन्ही नजळे एकत्र दिसत हो दक्षिण भारतात विशाखापट्टणम किंवा केरळमध्ये पण अशा जागा आहेत जिथे टेकट थेट समुद्राला मिळतात
वाव न हा तर खूपच भारी पर्याय दिलसा तूम्हाला याने माझे कन्फ्युजन पूर्ण दूर झाल मला पर्वतावाची शांत पण मिळेल आणि समुद्राच्या लाटा पण अनुभवता येतील एकाच तिकिटात दोन्ही मजा
हो ना म्हणज म्हणतात की निसर्गाचे दोन ही रूप सुंदर आहेत हे आपल्या मोडवर अवलंबून असते की आपल्या नक्की काय ठेवाय पर्वताचे आव्हान कि समुद्राचा आराम
अगदी खरं आहे चला आज तुयशा बोलून माझ्या ट्रिपचा प्लन फायनल झाला मी कोकण किंवा विशाखापड्णम मागच्या जागी सर्च करत ता थंक य्यू नेहा तू माझं खूप मोठ टेन्शन मिटवेलस
त्रो थाब प्लॅन तर फायनल झाला पण तू कधी विचार केलास की पर्वत आणि समुद्राच्या पॅकिंग मध्ये किती फरक असतो म्हणजे कपडे आणि तयारी कशी करणार
अरे हो हा पण एक मोठा टास्क आहे पर्वतावर जायर असेल तर जॅकेट स्वेटर्स ट्रेकिंग शूज आणि भरपूर खूबदार कपडे घ्यावे लागतेस बघ खूप जड होते आत
ह हो ना आणि जर समुद्रावर जायचं असेल तर हलके कॉटनचे कपडे गोबर कन लोशन आणि सपलकिंग खूप सोपी आणि हल अस मला तर वाटत्या समुद्राची पॅकिंग सर्वात बेस्ट असते ते जास् टेनशन ना असते
ते अगदी खरं आहे पण या फोटोग्राफी बद्दल काय मला फोटोग्राफी पिच खूप आवड आहे तुला काय वाटतं पर्वतावर जास्त चांगले फोटो येतात कि समुद्र किन्यावर
हम्म माझ्या मते दोन्ही ठिकाणी अ फोटो खूप अप्रतिम येतात पण त्याचे वाईब्स खूप वेगळे असतात डोंगरावर तुला निसर्गाचे ुक्याचे आणि ग्रीनरीचे सुंदर लँडस्क आणि सद्रावर तुला सनट पाण्या आणि र रिफ्लेक्शनचे खूपच सिनेमॅटिक शॉट्स मिळतील. तुझा कॅमेरा तर तिथे खूप बिझी राहा का.
हो मी तर दोन-तीन मेमरी कार्ड सोबत, घेऊन जाणार. आहे पण यार तू कधी सोलो ट्रिप केल आहेस का पर्वतावर कि या समुद्रावर
हमम नाही रे मी अस सोलो ट्रिप नाही केली, मला नेहमी मित्रासोबत, किंवा फॅमिली सोबत फिरायला आवडते. एकट फिरायला मला थोडी भीती वाटते तुला आवडते काय? एकट रायला
हो मी एकदा गोव्याला एकटाच गेलो होतो. सुरवातीला थोड रस्त्यावर वाटत पण नंतर स्वतः सोबत वेळ घालवायला खूप मजा येते, नवीन मित्र बनतात नवीन गोष्टी शिकयल मिळ मला वाटण प्रत्येकाना ऐसतात एकदा तरी सोलो ट्रिप केली पाहिजे.
बाप रे खूप धाडसी आहेस तू मी पण कधीतरी नक्की प्रयत्न करेन चल आता खरोखर खूप गप्पा झाल्यात तू तुझ्या ट्रीप ची तयारी सुरू कर आ आणि मला अपडेटस देत रा
अह. हो, हो, हो, हो नक्की चल थँक यू.
बाय रू टेक केअर.
बाय बाय.